तेच आवाज एक ग मला नाही ग तुझा म्हणून म्हनल काय रेंज प्रॉब्लेम हाय काय तुला?
नाय, नाय बोल
अगं काल कॉल करायचा होता तुला पण काल संकष्टी हो ती वाटत बहुतेक आणि काल मी विसरलेच मला घरी आल्यावर कळालं की म्हणजे मम्मीनं मोदक बनवलेले ग. मग थोडे होते शिल्लक मग म्हणलं आपण थोडे करून शिक कून घेऊया म्हणलं रेसिपी तुला सांगावी तुला पण मोदक आवडतात ना फार. मम्मीने खूप प्रकारचे मोदक बनव ते आमची चॉकलेट मोदक आणि ख ते अ ह्याचा मोदक नसतोय का ड्राय फ्रुट्स मोदक परत रेग्युलर चा मोदक अस तिला मोदकाची खूप प्रकार येत्यात मग ती मला थोड-थोड शिकवायला चालू केला नाही. म म्हटल तुला एखादी रेसिपी शेअर करावी तु मला बोललेलीस मध्ये कि मला मोदक कसे करतात? सांग म्हणून.
बघुया आमी नोट डाउन करून घेतो तुला माहिती
होय आता नेहमी तू काय कशाच पिठाचं करते? तांदळाच्या काय घवाच्या?
म्हणजे मी तरी अ म्हणजे एक, दोन, तीन वेळा केलेलं ते गहूच्या पिठाचच केलेलं. आणि तांदळाच्या पिठाचे ते केक. हा म्हणजे जे तांदळाच केलेलं ते एकदा केलेलं ते पण वहिनी म्हणजे माझी जे वहिनी आहे ना त्या माझ्या सोबत होत्या आणि त्यांना कनि ते परफेक्टली येत हो त्यामुळे ते त्यांनीचं सो म्हणजे जास्तीत जास्त तेंनीच केलं होतं मी फक्त थोडस असं त्यांना मदत करायला हो
तांदळाचे एक नंबर लागतात ह काय पण म्हण घवापेक्षा तांदळाची बेस्ट लाग आणि आपण पूर्वी पाासून तांदळाचेच घ खात होतो आपण पण जेव्हा अठराशे बहात्तर साली दुश काळपडला त्यावेेळेस आपल्याकडें खायला त्याला काय नव्हतं काय मग भारत सरकारने काही केलेल अमेरिकेकडून म्हणजे दुसऱ्या देशांकडून लाल गहू मागवलेले आणि ते ह्यचा उल्लेख ना मला पण कसं कळायला माहिताय एक गाण आहे बघ गणपतीचं अण् भाऊ साठे साहिऱ्याने लिहिलेला आहे त ते आणि. प्रल्हाद शिंदे यांनी गायले. ते केले मोदक लाल घव्हाचे.
हा हा. केले मोदक हा बरोबर हाय.
मोदक लाल घव्हाचे असं हाय बघ.
हा बरोबर.
हा तर त्याची हि भाषा बघत होते, त्यावेळेसं मला मोबाईला कळालं ते बघितलेलं मी. आ तर त्या गाण्यामध्ये. त्यांनी सांगितलंय म्हणजे जेव्हा अठराशे बहात्तर साली दुष्काळ पडलेला त्यावेळेस खायला काय नव्हतं ना, मग भारत सरकारने लाल गहू गहू मागवलेला तिकडून तर अमेरिके कंडू मागवलेला म्हण आणि तिकडं ती डुकराला घालतात म्हण इतका निकृष्ट दर्जाचा आपल्याला मिळालेला तो. त्यावेळीस आणि त्यावेळेस गणपती बसणार होते आणि मग तांदूळ नव्ह तर ना. मग ते लाल घवात. चं मोदक. केलेले गणपती बाप्पाला. आणि ते अं. शाहीर अण्णाभाऊ शाहीर साठे यांनी ते लिहून ठेवलेलं म्हणजे. त्यांच्या हेच्यामध्ये ते कविता मध्ये आण तेच गायलं त्या त्याचा अर्थ आपल्याला लवकर समजत नाही. आपल्याला काय वाटत आपण कायमच त्या म्हणजे तेव्हा पासून आपण घवापासून तर आधीपासून प्रथा तांदळाची होती. ती.
तेच सांगालो ना हे तर मला माहितच नव्हतं, हे गाणं जे ऐकतोय आता आपण किती बघ वर्षानुवर्ष ऐ
हो ऐकत आलो पण आपल्याला कळ नाही कळ नाही म्हणजे एकदम
कन्सेप्टच आता कळाली तुझ्याकडून मला.
हई कन्सेप्ट आहे त्याची आणि तांदुळाच हे प्रकार एक नाही मला काय वाटते माहितीय काय म्हणजे एक बेसिकली कि हा मोदक हा प्रकार नाही कोकणातून आलेला असावा कारण का सांग तिथं तांदळाच प्रमांटिक पण तांदूळस्त, नारळ जास्त असतात बरोबर आणि त्या नारळ तांदूळच घालायचं असते आणि तांदळाच तिथे जास्त पदार्थ केले जातात कोकणामध्ये मला असं वाटत तिकडी आला असेल तो पदार्थ म्हणजे वेगवेगळे खाद्य संस्कृती आता जरी आपण जरी डोसा इकड इकड करत असलो खात असलो पण तो कुठनं आलाय तो साऊथ इंडिया मधून आलाय आपली महाराष्ट्राची पुरण पुढे आता बाहेरच्या देशात पण जाते पण कुठ महाराष्ट्रात
होय बरोबर आहे, ह तसच असणार आहे, मला पण अस वाटलं तुझा अंदाज म्हणजे आपण ती शक्यता
हा हे करू शकतोय आपण परत रिसर्च ॲनालिसिस करून तरी बघू आपण नेमक ह्या मोदकाची काय हे आहे म्हणतात की गणपती बाप्पांना आवडत होत ठीक आहे ना पण मला तर तसं वाटते म्हणजे असं एक भूगोलाचा अभ्यास केला भौगोलिकत्या तसं वाटते
हा बरोबर आहे म्हणजे अंदाज बधता येईल आपल्याला पण आपण म्हणजे कन्फर्म सांगू शकत
हा कन्फर्म सांगू शकत नाही पण अंदाज बांधता येईल, बरोबर आहे तुझं, मग मी रेसिपी तुला सांगते काय, तांदळाची सांगते, काय कर तांदूळ घ्यायचं. आणि गरम. पाणी घ्यायचं, गरम पाणी उकळायचं आणि त्यामध्ये थोडसं मीठ टाकायचं. जास्त नाही टाकायचं, मीठ टाक म्हणजे जरा. असं हेल्थ चविष्ट लागायला पाहिजे की लय पण नको टाकायचं खरं.
बर हा.
गरम पाण्यात काय करायचं जेवढं मावेल तेवढं ते तांदळाचं पीठ टाकायचं आणि हलवायचं चांगलं जोपर्यंतचा गोळा बनत नाही तो पर्यंत हलवायचं, आपण कस भाकरीला नॉर्मल पिठ घेतो गरम आणि मग गोळा करतोय तसे करायला, तस करायच नाही.
हा.
अ काय करायचं कि पूर्ण तो गोळा हुस पर्यंत हलवायचं काय?
हमम बर.
आणि मग त्याच पीठ एकदम आपल्या चपातीच्या ह्याच्यासारखं झालं की त्याला मुरत ठेवायचं साईडला आणि सारण करायचं तुला सांगते सारण कसं बनवायचं नारळ खिसून घ्यायचा किंवा खऊन घे तुला जस पाहिजे तस.
आता ते आता बघू. ते अ ते खोबरं जास्त ओलं घ्यायचं का वाळलेला.
नाही नाही ओल घ्यायच वाळा खोबरा वाळयाचं करायचं असलं कनी ते ड्रायफ्रूट्स वेळी तू अं वाळ खोबर युज करू शकतय आपण. पण अं म्हणजे ओलं अ घ्यायचंय शक्यतो ओल्या नाराळाच असते की ओ.
हा बरोबर असून माहितीयं. पाहिजे बेसिकली. आणि तूप घ्यायच. थोडंसं. आणि त्याच्यामध्ये काय कराय ते नारळाचा किस टाकायचा आणि थोडं हलवायचं. मग अं. त्याच्यामध्ये गुळ टाकायचं गुळ काय करायचं, आका टाकायचं नाही कारण ते विघ तळायला वेळ लागतो. मग ते असं गुळ किसून घ्याय चालतोय एकदम त्याचं बारीक आता पावडर पण मिळाला, तुला माहीतच हाय.
होय होय मिळाल्या.
पावडर टाकायचा आणि शक्यतो सेंद्रिय गुळाचा वापर कर म्हणजे आपल्या हेल्थ हेल्थ साठी पण चांगलाय..
बरं.
आणि त्याच्यात का नाय वेलची पूड टाकायची. आणि चांगल हलवायचंत. त्याला तुला जर ड्रायफ्रूटस पाहिजे असले, तर तू टाकू शकतेस तुझ्या आवडीनुसार
हां.
आणि त्याचं सारण एकच प्रकारे अस गोट्ट गोळा होतंय क नाही तोपर्यंत हलवायचा हलवाय चालवायचं आणि ते असं गोळा झाला की मग काय करायचं मोदक अ छोटं एम हेचं केलंय बघ आपण अम्म तांदळाचं पीठ त्यात छोट्या-छोट्या पुरीसारखं हे करायचं हातावरच आणि त्याच्या कळ्या पाडायच्या मोद काच्या. आणि ते घालायचं, हां हातावरच करायचं कळ्या. किंवा आता तुला येत नसेल तर मोदक साचा पण मिळत्यात सोड.
होय होय बाहेर मार्केटमध्ये आहेत सोड.
हां आणि मग काय कर अ तसं कर आणि ते मग साच्यामध्ये ते घालायचं, सारण-बिरण वगैरे घालायचं आणि मोदक करायचे आणि त्याला स्टीम करायचं. म्हणजे ह्याला वाफवून घ्यायचं नॉर्मला आपण वाफवतोय तसं. आणि त न जर आता- तांदळाचं करतोय की नाही हे फ्राय करायचं नाही. फ्राय चांगलं लागत नाही.
हम्म. बर बर म्हणजे गहूचं पण हां
वाढणार आहेस, त्यावेेळेस ते मोदक फोडायचं आणि किंवा आणि त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि एक नंबर लागतात खायला.
हां म्हणजे गहूचे जे आपण मोदक करतोय की नाही, म्हणजे गव्हाचं जे करतोय की नाही ते आपण म्हणजे कधी कधीतर मी फ्राय पण करून खाल्लंय तेे ते चांगलं लागतंय, तसं लागतंय म्हणजे ब ठीक-ठाक म्हणजे
म्हणजे मला मोमोज फ्राईड मोमोज आवडतात काय आता मोमोज म्हणजे काय मोदकाचच
प्रकार आहे सोड त्याला उघंच इंग्लिश नाव ते मोमोज पडलंय आणि त्यात काय असते? अ कोबी बिबी घातलेलं असते ते तर माहि तीच आहे सोड पण कसं आहे मोमोज पण चांगले लागतात मला पण आवडतात
मला पण फ्राईड मोमोज फार आवडतात अगं. मला स्टीम मोमोज नाही आवडत.
मला स्टिम मोमोज
पण ते काय आपल्या शरीरासाठी चांगलं नसलं तर जीवेसाठी आपलं कुठं मन आहेत.
चांगलं म्हणजे त्याच्यात बाहेर मैदा असतोय गं, आतलं आपल्याला चांगला आहे हां म्हणजे व आत कसं को बी परत शिमला मिरची, टोमॅटो, गाजर म्हणजे जे जे जे कोण कोण त्या भाज्या खात नाहीत त्यांना ते चांगल्या दृष्टीने दिलं जातंय, पण ते वर जे असतंय ना मैदा चा इफेक्ट आपल्या शरीराला खूप वाईट होतोय ते त्यांना लोकांना समजत नाही म त्याच्यापेक्षा तुम्ही मोदक दिलेलं चांगलं ना? मोदकात त म्हणले तस गुळ आहे, परत खोबरं आहे, गुळ आणि गुळ तर आपल्या शरीराला किती फायदेमंद आहे. त्यामुळं गूळ, खोबरं हे चांगलंच आहे.
आणि गुळखोबरं त्याच्यामूळ आपली अ म्हणजे कॅल्शियम म्हण किंवा लोहाचं प्रमाण, आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण त वाढते आपल्या शरीरात गूळ खोबऱ्यानं.
तेच तर आणि अ म्हणजे एक मोदक हा बाप्पांना तर आवडणारा पदार्थ आहे हे तर तुला माहतीच असणार किती आवडते माहिती काय तुला स्टोरी माहितीे काय तीतक म्हणजे आवडते का तर एकदा काय झालेलं काय म्हणजे पण एका पिक्चरमध्येच बघित चित्रपटामध्ये की अं बाप्पांना कोणी जेवणाच आमण आपण दिलं असते आणि तिथं बाप्पा जेवतात. पण बाप्पा जेवल्यानंतर त्यांना एवढी भूक लागली ग. ते किती तिथलं भांडी वगैरे हे सगळं सगळं काय पण खातात ना त्या घरातलं मग तोपर्यंत तोच त्यांनी आमंत्रण दिलेलं असते की नाही, तो गोष्टी पार्वती आईकडे जातो आणि पार्वती आई ना कहाणी सांगते मी, पार्वती आई की नाही त्यांना ते मोदक देत्या एक आणि ते मोदक घेऊन तो बाप्पांना देते आणि ते मोदक खाल्ल्यावर मग त्यांची भूक भागत्या
होय.
हां मग त्यावेळीपासून त्यांना ते मोदक आवडते, मग बाप्पा आल्यानंतर, तुला माहीतीच असेल की, गणपती बाप्पा आल्यानंतर उकडीचे
आणि आता तर बघ ना मोदकाचे किती प्रकार निघलेत. हं नाही मग खव्याचे मोदक परत आणि क ड्रायफ्रूटचे मोदक, चॉकलेट मोदक किती भयानक प्रकार पण सगळ्यात बेस्ट आपला नळात रेग्युलर म्हणजे
ते तर आहेच, हां म्हणजे जे आहे, जुन ते सोन
हां बरोबर आहे. आता मोदकाचं तुम्ही मॉडीफाय करून, तुम्ही मोमज म्हणून दाखवतयं बरोबर हाय, पण मोदकाची सर त्याला येत नाय,
हां तेच की, चल मी बघतो, घे ट्राय करून. तू सांगितलस, ते मी लिहून घेतलंय. आणि बघतो, कसं कसं होतय हे ते तुला कळवतो मी
हां हां चालेल, चालेल, बाय.
हो, बाय.